हाय बघ. स्लेवा.
कारे काम नाहीत आज.
आज नाहीत जास्त काम.
अ हा चांगला काय बसलो निवांत. म्हणलं तुला फोन लावूया जरा. होघ्या काय करायला बस. म. पिक्चर व गेल काय जन नाहीयक.
कोता.
जननायकन. सा साऊथ. च बीचरा.
नाहीय बघल ल काय आहे त्यात.
त्या ते असं आहे. कि त्यात असं दाखवलं कि, तो हिरो जो आहे. आपला.
हा.
तो पहिला असतोय, तो जेलमध्ये असतो स्टार्टिंगच तिथ हाय.
स्टार्टिंग जेल बसून.
हा जेलमध्ये असतय आणि तिथं. दुसऱ्या एकाला जेलमधल्या. कैद्याला मारायला गुंड येतात. आणि मग तो. त्यांना त्याला वाचकतेय.
हा.
आणि नंतर मग नवीन ज्वेलर आलेला असतो तिथं. मग अ हा. तुला हे रोज. कसा आय तू भरपूर वर्ष झाले अस ते तर जेलमध्येच असतेय. मग. त्याच्या गावातले लोक रोज. जेलरला भेटायला येत असतात कि, त्याला एकदा बाहेर सोडा, आईला भेटावा आणि परत घेऊन जावा. बेल सट ते. मग आता नवीन. ला जेल असत्यात त्याला परमिशन देतोय, मग तू जातोय आईला भेटायला त्याच्या. आई आजारी असते, त्याची मग त्यावेळी. जाई मारत्या
मरते.
हा त्याला बघून बघ ते म्हणली. आजारीच असतात ते म्हण त्या मुलाला एकदा शेवट बघितल्या शिवाय मी काय. मरत नाही हा. त्याला त्या त्यावेळी तिथंच मरत मग सगळ आणते करते परत जेलमध्ये येते आणि मग जेलर न कस केलेला असते रुसच्या बाहेर जाऊन त्याला आईला भेट
सोडलेला असते हा
त्यामु मग त्या जेलवरती कस्टडी होत्या त्याच्या काय ट्रान्सफर करतात असं तसं दाख आणि मग हिरोचं नाव त्यानं त्याच्या आधी किने पंधरा ऑगस्टला सुटणाऱ्या कैद्यांमध्ये टाकलेलं असते लिस्टमध्येध्ये मग आपला हिरो शूट ते टप ना जेल मधलं पंधरा ऑगस्ट ला मग तो डायरेक्ट ज्वेलरीच्या घेरी जातो ज्वेलरीला एक छवटी मिली असते
हा
आणिग ती हिरो बरोबर आपल्या त्याला चांगलं बॉनडिंग असते त्यांचं म त सारख काका काका म्हणत असत त्याला मच चार वर खेळत वगैरे असतात ती मग त्या दिवशी गेलेल असत त्या दिवशी तो जेलर जो आहे तुला कस्टडीसाठीठी बोलवलेला असते ऑफिस ला चौकशीला मग त्यावेळी त जाताना आपला हिरो तिथेच थांबते तच्या घरात तो आणिक हा आणि त्याची व ज्लरी
हा
आणि मग नंत तर अस होते की तो अमं जेलरचा ऍक्सिडेंट होते
ज्वेलर्स
हा मग त्यानंतर त्याच्यामुळे
अ एक्सीडेंट होतोय केलेल नाय तो जेलर एक्सिडेंट मध्ये मरतंय तेव्हा बस आपला हिरो जो आहे तो जेलरच्या मुलीला आपल्या मुलगी सारखं सांभाळतंय हह आणि त्या जेलरची बायको असत्या आर्मी मध्ये पण ती पण एक ऍक्सिडेंट मध्ये मेलेली असते त्यामुळे जेलरला आशा असते की आपली मुलगी आर्मीत जाईल मग आपला हिरो तिला आर्मी साठी ट्रेन करतोय आणि एकदा असं होतय कि एक मोठा गुंड असतोय आतंकवादी असतोय तो तो आपल्या इथे येतेतोय आणि मग त्यावेळी ना असं कळत त की आपला जो हिरो आहे
हां हिरो
हा तो आधी पोलीस असतोय
आधी पोलीस असतेत रं
जेलमध्ये जात हा मग ती त्या वेळी कळते मग त्यावेळी तिची मुलगी पण आर्मीत सिलेक्ट झालेली असते त्यावेळी मग तिच्या हा मग त्यावेळी तिच्याबरोबर एकत्र मिळून तो त्या आतंकवादाला मारतंय.
हा
अशी स्टोरी आहे आणि त्या मुलगीला असते आहे की नाही तिला एक त्रास असतोय जास्त मोठा आवाज वगैरे ऐकला की नाय तिनं
हा
तिला अटॅक हि असं पॅनिक अटॅक येत असतंय
म्हणजे आवाजाचा त्रास होत असते
अशा ही मोठी पुर्ण स्टोरी हाय मस्त पिक्चर आहे साऊथचा आहे
साऊथचा हाय काय
हम्म
साऊथचे असतेत सोड बऱ्यापैकी चांगले असतेत हम्
हा अस स्टोरी वेगळी आहे रे युनिक जरा काहीतरी हा युनिक काहीतरी असते त्यांच्या स्टोर्या ऐकत जा म असत त्यांचं मस्त
हा निवांत पण पिक्चर वगैरे सिरीज
सिरीज नाही रे म बघण्या कुठली सांग त कुठली असतेच वाड तर
माझ्याड काय नाही सिरीचं हे मला सोयमेक म्ह आलताा बय आलायसीन बोर्डलँड आहे कोणती तर ती बघ म्हणून माग लागलेलं.
बर
त्याच्यात स्टोरी काय तर आपले हच्यावर आहे गेम वर आहे गेम वर
पण ऐकलेलं त्याच मला पण त्यान सांगितलेलं अ ते आपलं
पत्त हा पत्त्यांचा गेमर काय तर आहे त्यात काय तर चार राज्य असत.
हम्म
ते चार ज्यांना हरवायचं असत.
ह ह ते ते तिसऱ्या सीझनमध्ये दोन सीझन आहेत त्याच्या आधीच
हा ते काय पहिल्या सीझन मध्ये एक राजा काय? हरवतात बहुतेक
होय.
आणि बाहेर येत. त्यानंतर दुसऱ्या सीझनला बाहेर आलेली असते ती परत आत. जातो.
हम्म. हा.
त्यात एक काय तर असं मास्टर माइंड टाईप एक आहे.
ह.
ते काय असं पांढरे केस वगैरे आहे ते जे
हा.
असं सांगाल त
एवढं का बघितलेलं नाही मी हे थोडेच बघितले थोडे पार्ट बघितले
हा.
पहिला सीझनच बघितलं बाकी नाही का बघित तला.
मी पहिला पण नाही बघितलेला अजून खरं ते सर्वे मागे लागली माझ्या
काळ बघून मस्त आहे पहिला सी जन तरी
हम्म वर्ष झालं मागं लागली ती तिसरा सीझन येणार आहे बघून काढ म्हणा लागली आलाय काय एक दोन महिन्या आधी काही तर दुसरा सीझन आलता ना
दसरा सीझन कधी झालाय
परवा बोलताना बोलते क मला तिसरा सी तिसरा आला काय मला वाटलं ते दुसरा सीझन आला त्याचा
तिसरा आलाय दोन दुसरा नोव्हेंबरच्या दरम्यानच नोवहेंबरच्या आधीच काहीतरी आलेला
हा हा तेच बघून काढ म्हणते ती बघून झाली की एक अजून कोणती वीक हिरोजची
मला ती एकच सांगाची मला न्यायची सांगितली दुसरी एकच ये ते
ती वीक हिरोजच काय तर आपलं स्कूल रिलेटेड आहे
माझान नंबर वीस त्या वे तुला एक तासज देणार तु्नत मला
ते बाहेरचे
मी व्याज कशीन आता म दिल्यावर व्याज आता काय माहिती बघायला पाहिजे
हम्म त्यात पण एक ते शाळेत ल्या मुलांमध्ये असते ते दुसऱ्या मोठ्या शाळेतला एक ट्रान्सपोर्ट स्टुडंट असते
हा
त्याच्या असं दंग्यामुळे वगैरे त्याला तिकडे ट्रान्सफर केलेला असत तो त्यांचा लिडर असतो असं काहीत आहे हम्म
अजून का ते एवढे नाही रे बघत कधीतरी असतां काय आहे विचारून तुम्हाला मला ना जवढं माहिती त्यातलं काय
तर त्यात
हा
ते
त तला काय क हा
आणि म्हणला अस तर तुझ स्कूल लाईफ वर आहे
बळा
तुला असं कोणतं बघायला चांगलं वाटते
ते जरा बघितल्याशावा काणाज नाही असं कुठलं चांगलं वाटेल तरी स्कूल लाईफ वगैरे म हे मिस्टरी यस वगैरे असं ते जरा
मिस्टिरियस मध्ये पण आहे की भरपूर
हा
आता नवीन म्हणलास तर दोन हजार पंचवीस ला एक आलेली बग अ नाव काय र तेचं हा लॉर्ड ऑफ मिस्ट
बर काय म तिथं तिथं एक रक म घेऊन टाकतय हा
तरी आठ पॉइंट नऊ काय तर आहे रेटिंग त्या
पाखांडा वयाच काय आहे तझ खरं स्टोरी वगैरे काय माहित आहे तुला
स्टोरी आ आता तुझ रिइन्कारनेशन माहित आहे तुला
हम्म नाय रे
म्हणजे तू आता समज आ ता या दुनियेत तयस तु या पृथ्वीवर इथं मरतोयस तो आणि दुसऱ्या ठिकाणी जिवंत होतोयस असं.
हो. सोय
हा तशी त्या पद्धतीचे तिथं
त्यांना तिथं किती तीन किंगडम आहेत बहुतेक कोणते तर त्यातला एक असते नाईट किंगडम, त्यांच्या ग्रुपचं नाव असते नाईट
बरं.
ते सन किंगडमची
हम्म हो.
नी आपला जो हिर क्रॉसय त्यो नाईट किंगडम मध्ये गेलेला असते, त्यो सगळ्या पूर्ण त्या दुनियेवरचा सगळ्यात पॉवरफुल
हा. पुढच्या महिन्यापासून मंदिरात द्यायचं नाही मला पाठवायचा आलं लक्षात हो.
ती मला पण अशी अजून पूर्ण समजलेला नाही
हा.
आपलं इनस्टावर वगैरे लीर रीलील बघितल्या ते म्हणत्यात तुम्ही एक-दोन ता बघत नाहीत.
गेल्या म्हणलो तुमचा ते महिन्यात बाकी आहे म या महिन्यात हम्म हम्म हम्म हम्म.
तत्यामुळं आणि एकदा बघायची म्हणते
करणार नाय
हा.
मे चाल ते तुला थोड्या ना करू मग? . काढते
ठेवू काय?